हॅलो
हॅलो
हॅलो हा बोोललाक हॅलो हॅलो
हॅलो
हा बोला क हॅलो हॅलो हॅल हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हा बोला के हॅलो
ते त बीस नस का
हॅलो
हो
हॅलो
हॅलो
हा बोला कि
हो तुमच्या आवाजा काहीशी नाही झाला
हम्म हम्म हॅलो हम्
हॅलो
हले
आता येतोय एक का आवाज बघा मजा
येतोय येतोय बोलाके
हा हा तुमच्या आ बघा तुमचा यच न्हता काय.
ह मी हॅलो म्हणालतो बहतक रेंज मु झाला असेल ते.
शिर्डा पाऊस भरपूर मोठ्या प्रमाणातचालां मला रेंज नाहीय आहेतच काडे.
हा ते कोणतं कर्ड आहे तुमचं.
तचच घ्या.
जिओस आहे ना.
हा हो जोजच आहे.
मग जिओ ला रेंज पाहिजे जिओ ला.
त का.
हा पावसामुळे जरा इकडं तिकड हा.
होय माझं पण ते माझं कामाचं पण ते पशूजन या उघडं ना झालंय न रेंज नसल्यामुळ.
हां हा तुमचं पण ऍप आहे ते.
तेर र. हो प यये पशुधन म्हणून कणे सरकारी प यये भारत प. त् जनवून.
हा हा मध्येजे तुमचं नाव येतं असेल त्या उोबऱ्यावर.
त्या पोर की नाही सगळी केला असेल
हम.
मजेत जसं अंगणवाडीतल्या मॅडमना जसं असते तसच की.
हा तसंच की जीपीएस लाच माझं सगळं फोटो त्यान काढाय लागत्यात. होय होय त्यातच का तुमच कस जेपीएसला फोटो काढाय कस माझं पण सगटे. जीपीएस लाच काढाय लागत फोटो जीपीएस लाच लागतय सगळं.
हो. जीपीएस ला काढून प्रत्येक ठेवायचं आणि मिटिंगच्या वेळी दाखवायचं. त्या गोट्यात गेलेलं अस म्हणजे. तिथे पडतय ना लोकेशन परत टायमिंग वेळ. त्याला की केले काय ते सगळं.
हा हा.
तेच्याात.
सगळं आता पहिल्यावर आणि नाही आता स्ट्रिक्ट झालंय सगळं.
हा हा.
आमचं पण जीपीएस लाच फोटो टाकाय लागतात.
सर्व आता ऑनलाईन असल्यामूळ
हम्म
से आहे नाही आता.
स्ट्रिक्ट आहे होय पहिला कस ऑफ. ऑपलाईन होत कधी पण काय पण चालत होत. आता ऑफिसमध्येध्ये येत पण आता ते हे बस. त बघा गेल्यावर होय लोकेशन पडते गेल्या गेल्या ते. हॅलो.
होय होय ऑफलाईन
हा ऑफिसमध्येध्ये पण ते आता थम केले की गेल्या गेल्या तिथ. थम लावायचा का
हो हा हा.
आणि तिथं आपलं टायमिंग पडतय, ह थम लावायचा ते आणि टायमिंग पडत्या किंवा कॉलेजच्या मुलांसाठी त केलंय कोड असतोय तो अस ती एक मशीन दिस स्कॅन करून घेते आणि आपलं टायमिंग तिथं पडते आपण प्रेझेंट आहे असं ते दिसते त्याला म्हणजे आपल्या इथनसते
बघा एके ठिकाणी कस ये त्या हॉस्पिटलमध्ये त्या
हा
मी पण एखाद्या हच्या महिले हो हॉस्पिटलमध्ये तसं जाऊन थोडं थांबायचं म्हतं तेराच स्कॅन
अस जानस थांबायचेत ते काय असते भिंतीला
हा हा हा तेच के भरपूर सोयी आता निघाल्यात.
हो होय आता सगळं ऑनलाईन असल्यामुळे सगळं दिसल्या तथ माणसं पाहि पहिला कसं कर होते दोन नंबर आता कस चालू नाही हो
चालत नाही होय होय दोन नंबर आता पूर्ण बंदच होते
हम्म होय होय काळा बाजार काही चालत नाही
चालत नाही आता सरकारी कामामध्ये पण आता चालत नाही तरी ते पण शक्य तर
करतत आतल्या ज त्याच्या मुरल्यात टिकट करतात
करतत होय होय
ह हम हम्म आता जरा कमी आला बघा पाऊसला मोठा आलेला पाऊस तेवढा मोठा आलेला
हा हा तिथं तुमचं घर आहे तेवढच त्यांना आहे ना
हम्म
नाही नाही नाही तुद्या प तज म्हणजे असं अ बतषच्या आकडे बडॅन व त्याच्याण दुसरही आहे
हम्म हम्म मग आणि भिंती कसली मग
भेंतीस ह्याच्यासाठी गिलावा त्याच केलेलं आहे अ हेच्याच क्या आपल्या शमेटच्याचक्या चांगला आहे तस का ोकीच असल्या सगळं जोडून आहे व एकमेकांना सगळं
हा
हम
कशाची भाजी बनवला आमचं म्हणजे हचचय भटांचं ते बांधकाम केलेलं फक्त वरपत्र्या शिमेटच
हे ह हा
म आझा त्याला काय स्लॅब टाकता येतोय खरं नको म्हणायला स्लॅब टाकायला म्हणजे नवीनच बांधायचं असं चाललंय
हा हा हा हम् हम् आता जे कोणाचे साधे अस राहिलेले नाही
नाही होय तेच की
हम्म
कसलं आता मोठ मोठ बिल्डिंग बंगलं सगळ्या सो्यातल्यात
भला आता सगळ्यांच हगळं झा दि तिथं आता साध पण नाही
किचन केलं तर त्याला ट्रॉल्या पाहिजे खरं ट्रॉल्या उपयोगाच्या नाहीत होत्या काय ते नवीन आहे तेवढं बरं वाटतंय परत नंतर त्याला हो ते काय म्हणतात किड त्या लागल्यावर त्याचं पीठ करून ते किड पूर्ण ते खातात नंतर एखादं जर आपलं भांड ओलं ते राहिलं ठेवत ते वेळ येईल
हो
हा आणि ठेवतेवळी भांडं जर ओलं राहिलं तर त्यात ते केकर येन होत्या
सगवीला काय करायचं नाही मग काय उपयबध
ह तेच की मग आहेच बरं आहे मग मग केलं तर ट्रॉली करायची ना ा हे असं कपाटच करायचंि म्हणजे किचनच्या खाली असतेच की कपाट आणि त्याला फक्त तसं डोर करायचं म्हणजे दार करायचं
हा ह हा हा म्हणजे घेऊनये म्हणून
हा फक्त पसार काय दिसू नये एवढंच आतल्यात सगळं म्हणजे त्यातच भांडी त्यांनी ठेवायची तर वर काय ठेवायचं नाही फक्त दिसू नये म्हणून डो डोअर करायचं
हम्म हम्म हम् आता काय काय बर्या सोय आल्या आता खरं फयद सारखं कोण नाही आता
हा आता जसं बदलत जाईल तसं का नवीन नवीन काहीतरी जाणार
होय होय
करतो काय